हॅलो, बोल.
हम्, काय कराल्या?
हा?
काय कराल्यास?
काय नाही.
हम्म जेवलीस काय?
जेवलो की.
हम ह काय होतं मग जेवण?
हम्म मुगाची आमटी आणि पापडी. आध शेवाने आंब घेऊन गेलीस की आणि काय होत जेवाण. हॅलो.
बर बर. पावसात नाचत नाही काय नाही पाऊस नवीन हाय आता नाचायला पाहिजे की आता. नवीन कुठं? म झाला की दोनदा पडून गेला की नाच नाच मोरा. माझ्या पेक्षा मोठा हाय आणि नाचालाय डान्स करालाय. गारा गोळा केली असं हो
बोल की गं.
आंब्याच्या बनात पाणी नाही त यायला बाहेरच्या साईडला पडतय वाटत ते. तुमचा पण व्हिडिओ करू का तसा आ तुमचा पण व्हिडिओ आं. थांबा थांबा कि. हा नाच
घालीव नाही तर हे करशील. बान. ब- आल्यावर दाखवतो आत आईच्या आई. बापाला माझी ह‌म. थांब ग आलू. आऐ. आच. आयडे. आच. आय्य दार उघड नाही उघडणार. उघडा बाबांचा डान्स दाखवतो तुम्हाला. डान्स कोन करालतीत एव बाबा डान्स कराल्यात. ह्ममम. नाच रे मोरा वर नाच नाच. बघु ते कवा उद्योग करालतासा होय बाबाचसनी माहित आवाज वाढव की आवाज नाही.
ह.
शेवट ची उडी नाच. गज ख कोण बघाय लागले, नाही-नाही बघायला ला तीन एक व्हिडीओ केलाय बग हे, घालिव म्हणत्या खुळया सारख कोण तरी याय अगं बातम्यासी बाबां च्या पेक्षा मोठा माणूस नाचायलागलानय नको घालीव बंद कर चल ह पाउस आल म्हण माणून नाचायलय पावसाचे ह हॅलो बाबा डांन्स कराय लागेलीत
हॅलो.
जा शहाणी हाईस. बोल.
बाबा डान्स करालायला लागलेलीत गं
माहिती हाय
हम्म. काय सुरु हाय मग आणि
किती वेळा एकच विचारतीस
हम्म, कुठला पिक्चर बघीतलास
का.
पिक्चर कोणता बघितलीस म्हटल.
पिक्चर होय
हुम्म.
लोका चंद्रा चॅप्टर वन
हुम्म. आवडला.
आवाज ऐयीना तुझा?
काय आहे म्हटलं त्यात
त्यात होय ती जुन्नु म्हणून असते त्या ना नटी तिचं नाव असते निली
नीती
ह अगं निली
हा.
आणि मग ती, लहान असताना त्यांच्या तिथे, एक ते आदिवासी असतात ती
हुमं.
आणि मग तिथला तो महाराज म्हणजे राजा असतोय
हम्म.
त्याने सांगितलेलं असते की त्यांच्या मंदिरात जायचं नाहीय
हम्म.
मग ती निल्ली म्हणून असत्या, ती तिच्या मित्रास नि घेऊन जात्या मंदिरात
हम्म.
आणि मग तिथला घुघरू घेऊन आपल्या देवाचे पायात बांधत्या मग त्या माणसासनी ती मारतात, आणि नंतर ती परगी रक्त पीत असत्या
हुम्म.
असा आहे तो पिक्चर
हम्म. एवढा फरक.
बाहे आता बघतो तुझं तू नंतर कधीतरी परत तू ह्याचा बघितला आहेस मिलीचा
कोणाचा
मिली पिक्चर च नाव आहे
मिली
हा धडक मधली आहे त्यात नटी
धडक मध्ये कोण आहे?
नाव माहित आहे तिचं मला
मिली मिली असंच काय पिक्चर बघत असत्यास ग
अगं पिक्चर चांगलं आहे तो.
हम
मी शेवट तेवढा बघितलाय ती बर्फाच्या रूम मध्ये पॅक झालेली असत्या
हं
आणि नंतर तिची सगळी पूर्ण बॉडी काळी निळी पडत्या
हम्
पिक्चर चांगला आहे तो
मी काय बघायला नाही आहे ग.
हम
बघू नंतर आता सर्च करून बघतो.
बर बर.
हम् म मिशनच काय?
तुझ्या समोरच्या शेतात असतील
बर बर राहुदे
आं
काय नाही
हो अजून मोठ्यान विचार की
हम्म
काय
तू वॉलपेपर लावला आहेस त्याचं नाव काय?
मी कुणाचा लावलाय?
तेन
चेंज जियांग सु
चेजजियांग सु
हस्तीस काय नावच तसं आहे ते
त्याच नाव दुसर काही तरी आहे.
नाही तेच आहे.
चेज जियांग सु नाही आहे
मग
जियांग सु त्याचं ड्रामामध्ये नाव आहे.
अग नाही. युट्यूब ला सर्च केलं की ते नाव सर्च केले की येत्यात व्हिडिओ त्याचे
हूं सांगतो तुला नंतर मी सर्च करून.
हूं बरोबर!
नाही अजून सगळं बघाय.
अभ्यासाकडे लक्ष दे, आता बघायची पण गरज नाहीये.
ऊं!
आणि कुठंला बघितलायस म!
आणि कुठलं शॉर्ट रील्स बघितल्या, आता म त्या ड्रामाच्या मी.
तेच ना आव सिक्रेट बघितलय का?
बघितलाय.
आवनं सिक्रेट, हिडन लव्ह मधला च तो फोटो हा आहे परत.
न्हाय बे बघितलाय तो पण.
मिस्टर बॅड?
तो नाय मी अजूनबघेल.
हा वालेकुम सलाम.
मिस्टर गुचा पण आहे की.
तेस सामान नेलं कोणी. त्याच्या मूळ ते तीनच ड्रामा बघीतले मी.
कुणाच्यां?
हाच किचेन आहे तो.
हा! का!
काय मं बाकीचं मग दुसऱ्यांचं बघितल कां तुम्ही.
हा!
हूं! कश्यावर बघतेयस म तू युट्यूब वर एम एस प्लेअर. नेटफ्लिक्स, विडमीट.
कंसलं गाणं आहे युट्यूबवर?
हूं हूं!
विमान चालयय बघ, खाली उभारून आडवा हात करून हालीव.
आमच्या इथं नाहीच ये तुमच्या ईथ असेल ते.
आलं की कनी उभारायचं, आणि असा आडव हात करून हलवायचं येतय खाली.
हूं होय!
काही खरोखर.
तू करुन बघकी म येतय कां बघ.
हा बाई ते आता गेलं वरती.
हूं! जा दिसते असल्या बघ जा खाली.
हूं बघतो बाय
आमच्या इथं कुकीळ्या आरंडाल्या.
काय कू आला?
तुला असं ऐकू येईल म्हणून आमच्या इथं आरडाईला होती.
ऐकु आला माला तरी बी.
हम्. बर बर रात्री क तिला जाणार आहे स मग.
जाणार सहा सात ला त पुोराणी जेव यायच्या.
सात वाजता.
कितीला येतात काय माहित बाहिती.
हम्म.
हो.
तेेवगेच ना घिर.
का?
तेव काय का सांगा.
काय करू.
घे.